हा, नमस्कार.
हो, नमस्कार.
हा, काय करताय.
काही नाही आता थोड्या वेळानी जेवायचं आणि जरा फिरायला जायचं. स्वतः जेवण वगैरे करून म्हणलं आज शनिवार आहे. शनिवार रविवार. जरा फिरत, म्हणजे कुठ तरी फिरततोच ना आम्ही शक्यतो शनिवार, रविवार.
हो का, आमचं पण जेवण वग गैरे झालं अनि आज शनिवार, रविवारी आरामच करावा म्हटलं. मागच्या शनिवार, रविवारी गेलो होतो फिरायला, दगडू शेठ वगैरे. इकडून मेट्रोनेच गेलो होतो.
ह हो मे! म काय दगडूशेठचं दर्शन झालं का?
हो झालं म्हणजे बऱ्यापैकी, खूप गर्दी होती आधीक मास चालू आहे ना. प्रचंड गर्दी हो ती म्हणजे खूप मागे, ते तुळशी बा आपलं ते अ दगडू शेटच्या पाठीमागून तुळशी बाग जिकडून सुरू होतो ना ती तीकडून लाईन होती.
म तुम्ही एवढ्या वेळ लाईन ला थांबले होते?
हो! आता म इतक्या लांबून म दर्शनाला जायचं, आणि म कसं बिना दर्शन क करून कस काय परत यायचं, म थांबलो आम्ही.
म तुमचा एक दोन तास, वगैरे लाईन मध्ये थांबण्यासाठीच गेले असतील.
हो हो खूप वेळ, आणि परत वरून इतकं ऊन पण होतं.
पण म म्हटलं आता परत, परत येन होत नही, आता आलोच आहे त थांबावं म्हटलं दर्शन घेऊनच जावं.
नाही आणि दगडू शेटचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊशी वाटतच नाही. इतकं छान प्रसन्न वाटतं ना, देवाची मूर्ती बघूनच. आपण जे काय दोन तास थांबलोय, ते विसरून जातो आपण.
हो सगळं. थकवा मिटून जातो ते बघताच.
खूप छान प्रसन्न वाटत नं इतकं छान ते धोतर वगैरे घालातात देवाला ई
होय सजवलेलं ते साज इतका सुंदर घातलेला असतो. ते मंत्र उच्चार वगैरे ते इतकं म्हणजे प्रसन्न वाटायला लागतं तिथं गेलं की.
देवाच्या मूर्ती समोरून जाऊशी वाटत नाहीत.
हो ना.
तिथंच बसून मूर्ती बघत राहावी असं वाट ते किती वेळ जरी मूर्ती बघितली ना, तरी अशी ती डोळ्या पुुढन असं नकोच वाटतं उठायला.
मन नाही भरत, आणि असं वाटत की बोल-बोलेल आता ही मूर्ती उठून अस.
छान हे पण छान हे प्रसन्न वाटत, आणि मंदिरात गेल्यावर.
हो ना!
अजून काय म कुठे गेला होता दगडू शेठ
आम्ही मग. त्यानंतर तिकडे च जवळच ये ते, शनिवारवाडा लाल मेहल वगैरे.
अ आता आम्ही पण तेच ठरवलं आता, आता जेवण करायचं. आणि म्हणजे तोपर्यंत ऊन पण कमी होतय. आणि म जायचं आता दगडूशेठचं दर्शन, तुळशीबाग वगैरे घ्याय करायचं. अ तुळशी बागेतन पण थोडी खरेदी करायची आपली कानातले गळ्यात ले वगैरे. काय काय आता घ्यायचं होतं, थोडं पर्स वगैरे जरा घ्यायची होती.
पण आणलं, हे आता वटसावित्री आहे म्हटलं. मग थोडस काही गळ्यातलं, अस माळ वगैरे आणली मी पण. छान भेटत तिकडे ना?
आणि व्हरायटी अ पण खूपेत. आणि डिझाईन पण खूपेत. आणि युनिक आणि असं छानेत, म्हणजे असं सगळच गोष्टी छानेत.
हो मला तर असं वाटायचं काय घेऊ काय नाही. म्हणजे असं वाटायचं इथ छाने त, अजून पुढे याच्यापेक्षा छान भेटेल का? असं.
आणि भरपूर दुकानंयेत ना तिथं. त्यामुळं बघायला पण भरपूर मिळ त. असं नाही का, ज जरी समजा आपल्याला कुठलं आवडलं नाही. तर दुसऱ्या दुकानात आपल्याला त्याच्यापेक्षा
छान हो. कपडे पण तसेच स्वस्त भेटतात ओ. आणि चांगलं असतं. क्वालिटी पण चांगली असते.
आणि किंमत पण आपल्याला परवडेल अशीचे. म्हणजे किंमत अशी महाग पण नाहीये. कुठल्या पण गोष्टीची. जरी छोट्या गोष्टी घेतल्या तरी. म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की, खूप हे महागे.
आपल्याला असं वाटलं तर, आपण थोडस तोल भाव वगैरे केला तर ते करतात. ते लोक कमी पण करतात.
हो करतात दुकानदार. काही काही दुकानदार कमी नाही करत. घ्याय च त घ्या म्हणतात. नाही तर जावा पुढं. पण काय काय देतात कमी करून.
करून देतात. अहो बांगड्या पण किती सुंदर. त्या हिरव्या बांगडंच्या आजूबाजू घालण्यासाठीच्या बांगड्या. इतक्या सुंदर सुंदर. त्यांच्यावरती इतकं सुंदर नक्षी काम. इतकं छान वाटायचं कि, असं वाटायचं काय घेऊ काय नाही.
तुम्ही अ कशाचे म्हणजे, काचेच्या बांगड्या घेता का? मेटल
न नाही. त्या मेटलमध्ये त्या आपण हिरव्या, म्हणजे चुड्याच्या आजू आजूबाजू घालतो ना? त्या आता ते साऊथ इंडियन मध्ये त्या टेम्पल डिझाईन आलय बघा.
हा हा.
हा, ते त्याच्यावरती कमळाची डिझाईन वगैरे असते.
हा हा हा. आणि आता गळ्यातले पण तसेचे. कमळा
हो, मी पण आणलं आओ. कमाळाचं आणि ते मला माहितीय का? दीडशे रुपयात पडलं. इतकं सुंदरे ते वाटत पण नाही की, दीडशे रुपयाचं असेल असं.
हा म मला पण तेच म्हटलं. तेच घेण्यासाठीच आता म्हटलं थोडी खरेदी करावी.
मी लाल आणि हिरव्या रंगात आणलय. खूप सुंदर दिसतंय. त्याच्यात, अ. ह. त्याच्यात फक्त हिरवा पणे. पण मग मी दोन रंगात आणलं. लाल आणि हिरवा.
हा बरोबरे. एक म्हणजे तुम्ही युज करू श शकता ना. ह्याला पण असं. कुठल्या पण साडीवरती तुम्हाला होऊन जाईल. ड्रेस वरती पण होत असल ना? ते ज छान दिसत असेल.
हो हो. असं काही अ
काठा पदराच्या साडीचा ड्रेस शिवलेला असेल, तर ते त्याच्यावरती पण सुंदर दिसेल. असं एकदम असं गळ्याला चिकटून. खूप भारी वाटतं.
हो नाही घ्यायचंचे आता. मला पण आता खरेदी करायचीच म्हटलं. बांगड्या, गळ्यातलं वगैरे घ्यावा. अंगठी थोडंसं काय नवीन काय दिसतंय का ते पण बघावं. आणि घ्यावं ते पण.
हा. आम आणि दुकानांमध्ये अहो नाही भेटत एवढं पाहिजे तसं. आणि परत किंमत पण तीच वस्तू असते, तेच सगळं असतं. पण हे दुकानवाले किंमत खूप जास्त लावताय हे इकडं असं दुसऱ्या ठिकाणी दुकानात गेलं तर, तिकडं खरंच मला खूप आवडल तर याच्या हा नंतर पण माझ्या नवऱ्याला म्हटलं, की असं काही घ्यायचं असलं तर आपण तिकडंच जात जाऊ म्हटलं.
हो तुळशीबागेमध्ये खरंच छान आहे आणि खूप लोक येतात, खूप गावावरून वगरे ना भरपूर ठिकाणावरनं तुळशीबागेत येतात, तुळशीबाग म्हणजे फेमस ये खूप हो फेमस ये खूप आणि शक्यतो महिलाच जास्त येतात.
हा मग
मुली, महिला जास्त त्यांचीच खरेदी जास्तये.
आणि हे आता लगीन सराई वगैरे चालूये, तर त्याचं तर खूपच गर्दी नवरींना पण असं नवीन नवीन काही पाहिजे, तर ते तिथं सहज उपलब्ध होऊन जातं.
काही त्यांना साडींवर ते मॅचिंग पाहिजे असेल, तिथे सगळेच भेटेल अहो किती सुंदर
ती हो आणि तिथं साड्यांचे दुकानंयेत भरपूर म्हणजे तुम्ही पूर्ण लग्नाची खरेदी करायची असेल ना, तर पुण्यामध्ये ते म्हणजे असं एकदम प्रसिद्ध ठिकाणंयेत. तुम्ही ती सगळी खरेदी तिथेच होऊन जाईल. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज पण नाहीये.
हम्म.
तुम्ही सोबत फक्त यादी घेऊन यायची बरोबर आणि तुम्हाला काय काय पाहिजे ते घेऊन घ्यायचं.
हो तेच ना.
आणि खूप म्हणजे लोक आहेत ना, आणि अशी आहेत ना, आणि काय होतं प्रत्येक सणाला वेगवेगळं काही. त्री येतं तिथं.
हा
प्रत्येक सण असला, किंवा काथा लग्न सराई असली, कि वेगळं काहीतरी बन असं छान असतं म्हणजे विकण्यासाठी तिथ आणि म्हणजे कुठले पण सण बरं का? जरी ख्रिसमस असला, तुमची ईद वगैरे असली तरी अशे म्हणजे भर पूर विकण्यासारखं असं, खूप वेगळं छान छान येत असं.
हो ना तीथकडं तिकड ते लहान मुलांचे कपडे पण खूप सुंदर सुंदर असे छोटे छोटे छान छान असतात.
तुम्ही छोट्या एकदम जनमलेल्या बाळापासून ते एकदम मोठ्या आजोबांपर्यंत सगळं मिळत सगळं. आणि मेन म्हणजे खाण्याची दुकानं पणयेत, खरेदी करा
हो आम्ही पण तसच केलं, तिकडं गेलो थोडं फिरलो भूक लागली म चला म्हटलं तिथं काहीतरी खाऊ तिकडे तरी एक दुकान होतं, मी पहिल्यांद वेळेच गेली होती तिकडे सँडविच वगैरे लोकांची प्रचंड गर्दी होती. आम्ही तिथे जाऊन खाल्लं मग इतकं म्हणजे इतकं छान टेस्ट होती, खूप छान वाटलं खाऊन आणि मग ते खाऊन तो परत फिरलो बरच थोडस अजून, तिथंच ती भुक लागून गेली.
आणि ते कावरेची मस्ताणी वगैरे पिली की नाही? खूप फेमस आहे तिथली.
नाही बरं काही माहित नाही.
कावरेची मस्त पाणी प्या ना तुळशी बागेमध्येच आहे फेमस आहे आणि खूप जुन दुकान आहे आणि त्यांची म्हणजेे. ते चव पण खूप छान आहे.
माछ्यावर
मस्तनी आईस्क्रीम सॉफ्टी वगैरे भरपूर छान आहे त्यांचं तिथं गेला ना तुळशी बागेत.
आता नवीन ज गेलो ना तर नक्की बघू आम्ही आम्हाला. ते तेव्हा माहित नव्हतं पहिलीन वेळाच गेलो जरा.
हा तुळशी बागेतच आहे फेमस. हा असं खूप फेमस दुकान आहे आणि जुन आहे. क्वाल त्याच चव वगैरे पण खूप छान आहे.
हा
असं छान आहे म्हणजे आणि स्वच्छता वगैरे पण आहे दुकानामध्ये
हा हा आम्ही नक्कीच पिऊ मग आता नेक्स्ट टाईम जर गेलो तर
थंडाई आहे भरपूर म्हणजे सगळे आईस्क्रीमचं वगैरे छान आहेत
हा हा
करा एकदा गेला की खरंच घ्या म्हणजे
हो हो नक्की नक्की
आम्ही पण आता तेच करणार आता फक्त इथं जेवायचं आणि तिथे जाऊन आईस्क्रीम मस्तानी आणि खायची. फिरून जर आणि फिरल्यावर तहान पण लागते ना थोडी मग आता पाणी पिण्यापेक्षा. आईस्क्रीम खायची.
हा तुम्ही मग आता जाणार आहेत का आता तर खूप ऊन आहे तुम्ही संध्याकाळूनच जाणार
तर आम्ही चार न चार वाजल्या न नंतरनच निघणार आहे आता आम्ही जेवणार वगैरे आता होतातच तोपर्यंत जेवण वगैरे केलं की ता जायचं टायमिंग होईलच मग इथून काय आम्ही डायरेक्ट रिक्षानीच जातो आणि मग तिथ त फि खरेदी वगैरे केले की घरी पण रिक्षानेच यायचं येताना
हा आम्हाला जरा लांब पडतं ते चिंचवड वरून मग तिकडं जायला ट्रॅफिक वगैरे पण असतय मग आम्ही मेट्रोचाच पर्याय निवडला तिकडं गाडी लावली पार्किंगला आणि तिथून मेट्रोत बसलो आणि मग डायरेक्ट तिकडेच उतरलो म्हणजे तेवढं ट्रॅफिक पण कमी हा
आता तेच आता ठीके चालेल मग आता आवरतो आता आणि जातो आता खरेदी करतो आता तुळशी बागेत बघून येतो आता जरा काय नवीन आलय घेऊन येतो
हो घेऊन या आम्हाला पण सांगा काही नवीन आणलं
हो हो मी सांगते काय काय घेऊन आले ते चालेल चालेल ठीक आहे मग ठेवते मग
हो तुमच्याशी बोलून छान वाटलं हो चालेल